हॅलो नमस्कार.
कैसे हो अ आ कश्या आहात तुम्ही?
मी बरं आहे. तुम्ही सांगा?
मी पण बरं आहे.
अजून काय करत होता तुम्ही आता?
काय आणि बस बसलेलो आहे.
हो. आता तर लोकांचा झोपाचा टाईम असतो.
हम्म दुपारच्या वेळेस झोप घेतात बरेच लोकं.
हो ती आजकाल ती आजकाल ते ख खूप कमी झाले की लोक दुपारी झोपतात आता तर लोक तर फोनच घेऊन बसतात. की हा आता रील बघू रील बघायच त्यांचा टाइम चालू असत आता.
ते पण हे कारण की पहिले पहिले बघा असं नव्हतं पहिले ना म्हणजे दुपारी कम से कम माझ्या अंदाजे तरी बी
दीड ते दोनच्या दरम्यान झोपायचे तर अडीच साडेतीन चार पर्यंत उठायचे म्हणजे तो टाइम पर्यंत ते एकदम फ्रेश हो,
हो हो हो, लहान मुलांसाठी पण खूप गरजेचे असते झोप ना. पण आता हां ऽ आता तर, अं पहिल्याची तर बायका पन खूप झोपायची दुपारी, आता तर असा असऽ लोकांना की हा आता आपल्याला हे टाईम भेटलेलेत आता आपण हे टाइम्स सगळं आता फोन मधीच टाक घेऊया. ते रिल्स बघतात, शॉर्ट्स बघतात, ते आजकालचे जे बायका पण अशीच झाली आहे ते. ते हे नाही पाहत की हां, आता आपण आपल्या थोडासा आराम करयला हवं. झोप घ्यायला हंवं, पण ते ते अप ते झोपायला, ते झोप आपली मोडुन ते फोन बघत राहतात. आणि सगळं त्यांचे, ते चेहरेवर सगळं ते असर येतो मग. जसे आजकाल लोकांचे रींकल्स लवकर येतात ते, रींकल्स येतात ते मग लोकांचे पोट, हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो?